हॅलो, हां बोल.
ह. मला वाटलं, म्हणजे कॉल येईल असं वाटलं नाही. म्हणून रिटर्न कॉल केली का?
हा.
हम्म, ते
बोल. नाही ग! आज नाहीच. म्हणजे, दिवसभर असं उग हे झालंय, पावसान. आज काय एवढं नाही, हा.
आणि हे, आबाळ असल.
हा, ढगाळ वातावरण हाय. पण हे नाही. पावसाचं काही लक्षण नाही.
नाही तेे. इथं जरा- जरा येऊन गेला. म्हणजे थ येतोय- जातोय. असं, एकसारखा कंटिन्यू पण नाही.
हा, हा. ठीकय. पोरं, पावसात, बाहेर गेलेलेत का? घरातच होते.
नाही -नाही. ह, ते मिळ भेटत नाहीत घरात. फक्त, जेवायला घरी येतात. सकाळी नाश्ता पाहिजे होता. मग य इडली बनवलेली. सकाळी इडली वगैरे खाल्ले, गेले. मग दुपारी जेवायला आले. बिर्याणी होती. दुपारी पण सोबत घेतलो. जेवले, परत गेले. आता आणखी येतात, जा जरा चहा वगैरे पितात. पिला तर नाही मग आणखी थोडं काही तर खायला मागतात. जरा इकडे- तिकडे करतात. झालं. संध्याकाळ होत जरा नमाज वगैरे पडून येतात.
हा.
हम्म. अस ते म्हणजे चालूच असतेय. ये - जा, ये -जा. मग ते एक, हे शेळी पाळले ना आम्ही. पण, तो पण टाइमपास त्यांना. त्यांना. तिला घेऊन फिरवतात. हम, तिला पण घेऊन फिरतात. आन ते पण हाय की नाही, त्यांना बघितली की, ओरडते.
हा, म्हणजे तिला पण वाटते की, हेनी मला फिरवावं.
फिरवावं असं आहे तिला पण घेऊन फिरतात ते पण असं तिला पकडत पण नाहीत का तिला अशी दोरी फक्त त सोडली किती ते त्यांच्या मागून चालत चालत जाते हम्म
ती पण त्यांच्या सवयीची झाल्या मग
हा सवय म्हणजे कनेय घरी कस मांजरं पण आहेत दोन ती पण तशीच अम्ही आ आम्ही कोण दिसलो तर आमच्या जवळ शेजारी वगैरे येऊन बसणार नाही परंतु त्या दोघांना बघितले की नाही बरोबर त्यांच्या जवळ जाऊन बसतात. आणि आम्ही जर चुकून जर समोरून चालल तर आम्हाला ओरडतील पण त्या दोघांना अजिबात काही करत नाही
हा म्हणजे आपलं जस जनावरांना जीव लावते तस ग
आणि या दोघांना सारखी लागते घरात त्यांचे बाबा उठतात जातो आता सोडून येतो म्हणतात हे नको नको नाही पकडत आम्ही हात लावत नाही हात लावत नाही म्हणतात परत म्हणजे तात्पुरता तेवढंच सांगायचं परत झालं की नाही वि पडल्या झालं परत त्यां आणि मागचं पुढं चालू
हम्म जेवढ्या पुरतं तेवढंच असते
हा आणि कसं ते जरा इथं पण अडचण वगैरे असल्यामुळं काही पण जरा भीती वगैरे असते ना त्यामुळे एकापेक्षा दोन असू दे म्हणून मांजरं पाळलेली हायत
हा पण मुलांना असं काहीतरी एंटरटेनमेंट मिळाला कने ते जास्त हे नाही करत
एंटरटेनमेंट म्हणजे त्या मांजरांचा मेकअप पण करतात कधी कधी होय होय एंटरटेनमेंट करायला लागेल हा मेकअप मध्ये असतोय की हा काय काय कलर घालत तर काळा कलर एक काळ्याच आहे त्याला काही काळ्या कलरमध्ये ते लावलं तर दिसून येत नाही नाहीतर मग ते कलरचे डबे वगैरे घेतात आणि ते पांढऱ्या मांजरणीला रंगून ठेवतात चालूच असतय नुसत
हम्म पार्लरच वगैरे असं सगळं त्यांच्यावरच त्यांनी करून टाकत्यात वाडत
नाही पार्लर नाही त्यांना छंद कसे आहे ते म्हणजे ओरडतात म्हणून आता जास्त त्यांच्या नादायला लागत नाही जरा समजत नाही यांना पण त्यामुळे नाही परंतु घर आता असं आपण त्यांना खेळायला गाडी वगैरे अस काय पण आणले क नाही झाले आज एकच दिवस गाडी नवीन दुसऱ्या दिवशी पार्ट सगळे वेगवेगळे असतात म्हणजे लगेच शोधलाल हा इंजिनियर लगेच धत म ड्रायर होता त्या स्पीड क झाली मग दावून रप करून आणायच म सांगितलं आणि ठेवलं होत मग ते जास्त दिवस पडला म्हटल्यावर हना ते वेस्टेज वाटलं ते उघडून त्यातला पंखा वगैरे काढून वायरिंग काढून का नाही गाडीला जोडून मोटर वगैरे अशी मोठी मोठी चाख वगैरे तयार करून त्यां गाडी बनवली होती म्हणजे क नाही काय वेस्ट झालं किंवा खराब झाले सांगायचं नाही नाहीतर ते फुटलं
तेच की लगेच च इंजिनियर होतात ग
हा आणि एक नाही दोघं आहेत त्यामुळे कने काय भेटल ते घेतात ते रिमोट मधले सेल पण गायब असतात कधी कधी आजोबा हुड हुड कून हुडकून दमतात आणि ओरडतात कुठे नाही दुसरं को कुठ जात नाहीत या दोघांनीच घेतलेत.
पण सांगतात हा आम्ही घेतले होते आम्ही बघत होतो. म्हणजे तात्पुरत ते चालतय की नाही बघत्यात चालू झाले की नाही आणि परत नेऊन ठेवतात. रात्रीच बसून दोघांनी गाडी बनवल्या त्याला काय काय लावलय चिकटपट्टी आणि ते असं नळ्या पायपा काय काय लावून की नाही मस्त बनवल्या आम तो सेलला - कनी असं - - काय ते वायरन अस जोडतय. आणि मग ते पळत्या समो पुढं पळत्या गाडी
हा
काय काय काय काय करत्यात लई डोकं लावत्यात ते शाळेत पण जरा काय पण प्रोजेक्ट वगैरे सांगतात की नाही ते तिथ ऐकतात आणि इथ येऊन हे करत्यात
एक्सपेरिमेंट करायला हा दांडगी हाऊस.
हा चांगलीच आणि असली तसल नाही नवीन कायतरी शिक शोध लावल्यात मला तेच म्हणत्यात तुझी पोरं काय तर नवीन शोध लावूनच सोडणार आहेत. पण तुझं साहित ह पण तुझं साहित्य व्यवस्थित ठेव म्हणजे झालं म्हणत्यात
हम् तेच सायंटिस्ट हाईत.
ह ते पेन असतात की नाही आपल्या रेिकामे झालेले पेन
हा हा
अन ते पण कट करून फोडून त्याचं पण काहीतर केलेलं असतय. त्या अस रिकामा पे पेनच बॉक हे मोकळ खोक पण भेटत नाही घरी
होय
हा म्हणजे टाकावपासून सगळं टिकाऊ
ह पण असू दे कशाततरी गुंतवून
हा होय म्हणजे असं ते तर करत्यात परत तस लाईट वगैरे त्याच्या जवळ जाण वगैरे अस असल काय काम करत नाहीत ते एक चांगलय म्हणजे तेवढं समजतय समजून घेतात मग आम्ही पण जाऊ दे तिकड काय फक्त थोडं आपल्याला कुठ फेविकॉल चिकटपट्टी थोडं नुकसान होतय मग तेवढं सोसा - य पाहिजे ना बाकी तर मोबाईल टी व्ही यापेक्षा ते बराय म्हणतोय आम्ही हम्म खेळन्यात टाईम घालवत्यात भर - पूर वेळ हाय की नई फुल्ल म्हणजे पाहिजे तस एन्जॉय करून घेत्यात एक दिवस सुट्टी मिळाली की अस लई खुश असत्यात
आमच्यात आता ह्या मे महिन्याच्या सुट्टीत - -
हा.
माझ्या पप्पांनी मला दिलेला वॉशिंग मशीन लग्नाच्या वेळेला म माझी पण ही लहानच आहे ना.
हा.
आणि माझ्या नंदुबाईची मुलगी आलेली एक महिना सुट्टीला माझ्याकड
हम्म.
ती काय म्हणजे अशी फारशी मोठी नाही आठ वर्षाचीय -
हा.
मग मी असच की मीटिंगला बाहेर आई गेलेल्या शाळेत आणि ह्या दोघी आणि आमची ही आजी म्हणजे आजी सासू माझी आणि हे पण होते दुकानात
हां.
तर ह्या दोघींनी काय केलंय म्हणजे तिलाच तिज तिची उंची पोचत्या तिला सगळं कळतय
हम्म.
यांनी अक्षरशा वाॅशिंग मशीन ऑन करुन हिच्या जेवढ्या भावल्या आहेत तेवढ्या सगळ्या त्यात टकलेल्या धुहायला
बाप रे जरा लक्ष ठेवत जा लाईटच काम आहे वॉशिंग मशीन चालू ना म्हणजे. मुलांसाठी धोक्याच आहे.
मग नंतर थोड्या वेळाला म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिटातच. आ म्हणजे आई आल्या घरात. आणि काय कराय लागले बघाय लागल्या तर ह्या त्या चालू करून ह्याच्या म्हणजे टिव्हिच कार्टून परत बघत बसले मुली वगैरे नाही का ते ते बघत बसलेल्या मग ती कषती म्हणजे ती मुलगी आहे ना. तिन सांगितलं की आम्ही श्रीषाचे सगळे डॉल्स वॉश करायला टाकलेत. मग आईला वाटलं कुठ टाकलंय म्हणजे ते कामाले येतं तिच्याक टाकय काय असं वाटलं.
हा.
कठ टाकलाय म्हणता ना मशीनला लावलय म्हणून सांगित ना
बापरे!
आईनी कधीच म्हणजे माझ्या बाळाला तर कधीच हाच उचलला नव्हता. दोघींना दोन दोन फटके देऊन पहिला जाऊन मशीन बंद केलं.
बापरे! नाही नाही काय म्हणूनच का नाही असली काही कामं करताना मुलांना समोर उभं करायचं नाही.
नाही आणि तिच्या म्हणजे तिच्या्या घरातच ते तिनं शिकलेलं ग आम्ही जास्त वापरतच नाही मशीन कारण वरची टाकी पण कुळांना पण पाणी लागतय. आम्हाला पण लागते आणि. वॉशिंग मशीनला ते तीन वेळा पाणी घेते त्यामुळ टाकी आपोआप रिकमी होते. मजे. कुठं व रिस्क घेतल बसायच मण आम्ही वॉशिंग मशीन युजच नाही करत जास्त तर पावसाळ्यात बघ खिळण्यासाठी स्पिन करण्यासाठी आम्ही लावतोय पण नाही. आणि तिथं तिनं तिच्या्या घरात बघितलेलं नंदेच्या मुलगीनं आणि ते हितं पराक्रम आणि हे ह्या बाहुल्यांच्या चिंदड्याच्या झड्या उओडून ते सगळं आतमध्ये काप होडकून साडेसात हजार रुपये त्या हला दिलेला म
रिपेरी वाल्याला
रिपेरी वाल्याला
मस्त म्हणजे तुम्हाला पंधरा मिनिटे साडेसात हजार रुपयाला पडले काय?
हा ते घमिली पाट्टी एवढा कापूस निघालेला त्यातनं
अरे बाप रे! अवघड आहे.
ते जसं होईल फिरल तसं ते ओढूनच घेतलेलं ना.
होयच की मग.
हा ह्यांचे हे पराक्रम आपल्याला एवढे महागात पडतात
म्हण ना बाबा न हे आमचे बरे आहेत की बाहेरचे पराक्रम हे
म्हणूनच मला तुझ तुझ्या मुलांच सांगताना मला ते हा करतात ना सेल वगैरे वेस्ट करतात. पण असल्या काय हरकत करत नाहीत हे महत्त्वाचं आहे.
हा लाईट वगैरे असं लाव म्हणलं तर नाही नाही आम्ही नाही लावणार लाव जाात तुमच तु
मी बोलायच्या आधीच तिचा मामा तिला म्हणायला लागला शीख ते पुढच्या वर्षी सुट्टीला जर येतो म्हंटलीस तर परत घीऊन येणार नाही.
हं हं ह अ
आनि ह्या वर्षी सुट्टीचा ड्रेस कॅन्सल. अ हं हं काय मुलं.
हम् झालं झालं नाव घेतलं तोपर्यंत आलीत. आ आली हो का दे दे बघ. त्यांच्या मागून ती बकरी पण येतेह.
हम्म बकरी.
अ हं तिला पण फिरवून आणलं.
हम्.
तिला पण भारी वाटते आपलं जाऊन फिरुन येते मस्तपैकी.
होयच की.
परंतु उद्या नाई दिसली क नाई नाही मग दंगा करत्यात.
हां ती आता उद्या शाळेत जाणार ना ती?
हां म त्यावेळी ती चालली क नाई शाळेला मग तेव्हापासूनच हि ओरडायला चालू करते.
हम् हम तिला शाळेत पण पाठवा.
अ हं हं जाईल ती चालेल चालेल. काय बोलते तू करते ना हा ठीक.